हॅलो.
हा.
बोला कि.
बोला की हॅलो.
झालं काय?
हम्म, आलो बघा ऐका की.
आ.
आता तुम्हाला मीन किती वेळा कॉल केला की नई?
हा.
तेवढा कॉल तुम्हाला ऐंशी, ऐंशी रुपये मिळणार आणि तुम्ही मला जेवढा कॉल कर चीला
हां.
आन तुम्हाला मी कॉल के केलो कणी मला शंभर रुपये मिळणार आणि तुमास्नी ऐंशी मिळनार आन तुमी मला जर आता चार हम्म असाय
खरं भारी हाय की होय परवाडायचंच स्कीम हाय ही जास्त बोलणं बीन होतंय आपल्या माणसांसंग
अहो ही कसं आपल्या माणसाला जोडण्याचा जोडण्याचं ही हाय हे म्हणजे त-त-त कस लोकांच्या कामामुळं तेन एकमेकांसोबत बोलणं होत नई त्याज असल हे हम्म
ज्यांच ज्यांच प्रोफाइल टास्क पूर्ण झालाय
हा
त्यांना कॉल केला तर चालतय नव्ह?
काय झालं?
ज्यांचा ज्यांचा प्रोफाईल टास्क पूर्ण झालाय कनी
हा
त्यांना कॉल केला तर चालतंय?
त्यांना चालतय म्हणजे ज्यांचा प्रोफाईल टास्क कंप्लिट झाला त्यांनाच की
आमच्या पप्पांच्या मोबाईल वर मम्मीचं नाव टाकलय
हा
मम्मी मम्मीच् नाव टाकुन केलं ओ
होय
चालते मंग पप्पानी फोन दिल्यावर पिन
खरं आता दोन हजार रुपये मिळणार ओ जास्त पैसे नाही मिळणार दोन-तीन हजार रुपये मिळतील.
होय केवढं तर मिळू दे सोडा दोन दोन तीन हजार रुपये तरी मिळत्यात. तीन हजार म्हणजे व वर एक दो वीस वीस रुपये कमी होत्यात ओ
होय
खरं ऐंशी रुपयेच फायदा हाय बघा जे लय जणांनी आपल्याला कॉल केला तर आता सोन्यानं सोन्यानं केलाय मला तुमी केलायसा अं तिथे बँक डिटेल्स भराय लागतात नव्ह? हॅलो